हॅलो!
बोला ना
काय झालय?
काही नाही.
हम्म झालं कऊकाचं का काढणं?
नाही ना चालूये अजून मशीन यील आज.
हम्म आमच्याडे मशीनच यीन नाही, नाही आमच्याकडे मशीनच येनी ना.
होव का कसं काय बे?
ते डिझेलच नाही त्याच्यात.
नाही
नाही डिझेल बी भेटत नाही कुणीकडे. हम्म
हा पेट्रोल पंप बंद येना.
हा चालू झाले मी गेल
काय चालूय मग? होव का
हं काय चालूय मग?
काय चालुय आक्की? काही नाही पहा आता मक्का काढायची आम्हाला आता.
हम्म, बरंयका?
आं
बरं येका?
हा बरंय ना.
हम्म.
हम्म शाळेत गेले होते का?
हम्म आत्ताचं जाऊन आलो.
हाव का?
हा.
जेवण झालं का?
हा तुमच झालं का?
जेवण झालं का? दुपारचं जेवण झालं का म्हणलं.
आमचं दुपारचं व्हायले.
हाव का?
हम्म तुमचं व्हायले का?
झालं ना आमचं. दर्शनाला नव्हते गेले का?
कुठं?
भद्रा मारुतीला आज राम नवमी नाही का?
हाव का?
हम्म तू गेलते काय?
हा आम्ही गेलो होतो ना.
गर्दी लई आसल मग?
हा गर्दी गच्च होती आज.
हम्म मी पेपरला जायलो त्याच्यामुळं नव्हतं गेलो आम्ही.
हाव का?
हा.
हम्म. बरं.
हा.
काय करल मग आणखीनं हरभरा झालं का हरभरा आहे का?
आहे ना.
काय केेलं हारभारं? हरभर टा हरभरा टाकेले का म्हणलं?
ला
हॅलो.
हा.
हाव का? बर बरं चालन मग.
ठेवा मग हाव.